हॅलो, काय
बसलोय बघा घरी, आताच टेस्ट जेवण झालं बघा माझं.
काही दिवसे दिवस मला विसरालय असं वाटालयं. जरा घेतलं पाहिजे तुम्ही एकटे, एकटे जाऊन येताय सगळीकडं आम्हाला नाराज करायला राव,
आहो ते परवा गेलेल्या ट्रिपच म्हणालाय होय,
म आम्हाला विचारल तर का,
अहो पर परवा आमच्या गल्लीतल्या पोरांच्या बरोबर गेलो होतो.
हम्
जाऊय की, आपल्याला पण ट्रिपला का जायचंच हाय, तुम्ही पण मित्र आहे, ते पण मित्र मित्र आहेत.
तरी पण म्हटलं मी म्हटलं यार मला बोलले पण नाहीत.
मी असं करेन का? मी असं करीन तुम्हाला विसरून मी जाईन ट्रिपला, असं वाटतंय तुम्हाला
नाही ओ पण आता आपण आपल्या हक्काच्या माणसालाच विचारणार ना,
हा बरोबर आहे की तुम्ही हक्काच्या माणसांना विचारणार हे सुद्धा मला माहित आहे. आणि ती तस ही उन्हाळ्यातली ट्रिप गेली होती. असं काही एवढी खास मजा आली नाही. त्या ट्रिप ठीक आहे, अस गेलो आम्ही सहा जण होतो सहाजण गेलो आणि आजुन आलो.
बर, बर, बर कशी झाली म ट्रीप
ती चांगली झाली तशी पण आपल्याला फॅमिली गेली की ट्रीप जास्त चांगली होईल असं मला वाटतं.
च अस मित्रां मित्रां पाून कोण तु ज आपली फॅम जात. त्या ती एक मजाद व ववस्था आपली आणि तुम्ही कधी पण बघायचय. मी केल होता असंच ते अ कोकण साईडला गेलो होतो तर आमची आत्ती वगैरे आणि मिळून सगळे गेलो काय तर आम्ही पहिल्यां अ ला ल ल ला मालासाग्यांची बॅकतर आणि समुद्रकिनारी अरे अ बाकीच्या काही गार्डन वगैरे ते एवढा आम्ही गेला. त्या कि आमचे चार पाच दिवस कसे गेले हे समजलं प नाही. तरी पण ते उड्यातले तीन चार प्लेस आमचे राहिले ते अजून पण आम्ही म्हणतोय. कधी ना कधी आपण सगळीजण एकत्र
नाय आपण ह्यावेळी ते ते ते करू आपण ते तीन चार प्लेसला जाऊन येउ ना कोकणत आता तसेही पावसाळी वात वातावरण आहे आता चालूच होईल पाऊस आता मान्सूनचा सुरुवात झालेलीच आहे. त्या हिशोबान आप पण काम करूया आणि आपण त्या हिशोबाने तारीख ठरवून आपण त्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न क
बरे आहे आता कसं करूया एकदा पावसाळा जास्त असतोय तेच्या आधी म्हणजे आता उन्हाळा संपलाय. पावसाळ्याची सुरुवात अनेक महिनाभर झालं कन मग तो प्लॅन करूया आपण
हा एक प्लन च हा एक प्लॅन आप आपल चांगला झाला आप एखादी गाडी ठरवू आणि स सगळ्यांना एकत्र नेण्याचा पण प्रयत्न करू
लई भारी होईल आपण लई भारी होईल
हा म्हणजे सगळे एकत्र एका ठिकाणी असले की आपल्याला ती मजा पण घेता येईल सगळ्यांच्या सोबत एकत्र वावरता येतील काहीतरी गाडीमध्ये गाण्यांच्या भेंड वैरे अस काहीत
आ मज य आणि आपल्या म्हणज हॅलो ण कायू जवणाचं पणह्य वगैरे सगळं घेऊन जाऊया
सोबत घेऊया असं म्हणताय
हा म्हणजे का आपल्याला काय हॉटेलमध्ये तर वगैरे जेवायचंच बाहेर
ते ते आपण किरकोळ नाश्ता वगैरे करू हॉटेलमध्ये बाकी तेी जेणाचं साह्यण घेऊन जाऊं असं मला वाटतं
नाही नाही स्पेशल प्रेसिपी वगैरे असते ना आपल्या असं समजा काहीतरी आपल्याला एखाद्याला काही एकदम स्पेशल म्हणजे काजू मसाला वगैरे करून खायची इच्छा झाली आपण तेव्हा सगळेजण असं सगळ्या गोष्टी वगैरे को काय लागणारं मटेरियल वगैरे सगळं घेऊन जाऊया
हा चालेल की एखादा इंडक्शन पण घेऊ मस्त ै आपल्याला कुठेतरी राह बसून करता येईल किंवा असं कुठेतरी एखाद्या पठारावर वगैरे असं प्लॅन करता येईल बसून कर खाण्याचा वगैरे
ह ह तसं तरच
आता ते ब तयार परवठे पण मिळतात आपल्याला ते पण चालतील
म्हणजेणाला आपट खपाला बाजून घेतल्या झालं अदी बाहेर बस का ब
नाही ते बाहेर गेल्यानंतर जे आपण आपला सो रोजचं रुटीन सोडून आपण जरा दुसरीकडें कुठेही गेलो तर आपल्याला ते निवांतच वाटतो
हो हो
परत हे आपलं रोजचं आहेच की रोज
रस्त काय काम आहे काम काम तर आहे केलं आपल्याला कठ जातच येत नाही
हा आता त्या रुटीन मध वेळ काढून जायचं म्हटलं तेवढे चार दिवस आपण टाइम दिलाच पाहिजे फॅमिलीला दिला पाहिजे आपल्याला स्वतःला दिला पाहिजे त्यातूनच थोडा चेंज मिळतो ना सगळ्यांना आणि मागच्या ट्र्रीपला पण प मी ह्या गोंधळामुळेच गेलो होतो कारण थोडंफार काय ते सगळे चला म्हणले जरा थोडं चेंज होईल म्हणले म्हणून मग त्यांच्यासोबत म्हटल पुढं जाऊन येऊया तुम्हालाही बोलवायची इच्छा होती पण ते काय आता अचानक प्लॅन ठरल्यामुळे मला नाही बोलवता अगं
नाही असंच येत असई आताच गेल्या वळी आम्ही अजून एक सांगत वॉटर पार्कला आम्ही परवा एक पंध महिन्याच्या मागे घेऊन आलो का त ह म तुम्हालक नल मण
तुम्ही आम्हाला बोलवलं तुम्ही आम्हाला बोलवलं का आता सांगा तुम्ही मला आम्हाला बोलवलं आता हे तुम्ही आता सांगताय मला तुम्ही वॉटर पार्कला जाऊ आलो म्हणून हे बरोबर नाहीये
ह काही पाहले होते आमच्या सड तरग जमले होते मग मला कि आपण री करूलछो एवढ एवढं उन्हाळा आहे कुठे जाणार जर आहे
उन्हाळ्यात सहसा आपण वॉटर पार्कच घेतो उन्हाळ्यात वॉटर पार्कलाच जाणं योग्य आहे
म्हणून त्यांचा काय होतय कि आपण कुठेतरी अ मंदिरलाऊ घेऊन येऊ ठी आहे धन्यवादटलं तसं काय नको ान मुलाई त्यांना आनंद त्यांच्या आप मग दोन तीन वॉटर पार्क हो मग हे मोम त झालं की लहान मुलां तर जास्त म्हणजे खुलीच जर पर असेल चिचा तर लहान मुलांना पण घेऊन जाणं बरब वा नाही म मी असा प्लेस ठरवला म्हणे त छोटा असधो पण दिवसभर तथ त्यांना आनंद मिळणार म्हणजे एवढ्यासाठी सुट म्हणजे तेवढं आपण जर उभारलो ना आपल्या कमर एवढं सुद्धा खाली बुोलणार नाही आपण तेवढंच पाणी त्यांना घेऊन आम्ही खेळलू दिस त्या मुलांना पण एवढं चांगलं वाटलंय
ना ते दिवसभर त्यांनी ते प्ले प्ले प्ले करणे परत ते बॉल न खेळणे वगैरे तेवढ्याच पाण्यात होऊ शकं
अ त्यांची गिफ्ट केट ह ते आम्ही रिट वगर घेऊो ना आम्ही म्हणजे त्यांनी कसं केलं होतं जनला स्ट वगैरे करायचं ती स्वतः एंटरवरी घेईल तर आम् आम्ही काय केलं ते स्केट वर घेतलं तर पूर्ण गेऊ त त्या स्केट व आम्ही आमची फॅमिली पूर्ण आम्ही फिरव आणतो अक्षरशः त फ आणि काय म्हणाले तुम्ही त्या स््टेपचा आणि या समंगचा पुरेपूर फायदा घऊन पैसा वसूल केला
अरे! क्या बात आहे. खूप मजा केली की, बघ तुम्ही. अ, प्रचंड मजा केली की.
दातल कशी गला असल्या
हा?
त लाते परत जव पाचला सुट्टी होती. पाचला सुट्टी झाल्यावर, आम्ही काय केलं? तिथून निघलं आणि ाणी हे होता अ येताना एक अ एरिया होता असा तर त्या एरियामध्ये आम्ही सगळा असं झाडा वगैरे बसून जेवढं जेवण वगैरेराच वगैरे ी जागायरीच जंगल आणि एक काय कराय सुद्धन गल होता आ पा जास्त वगैरेल वगैरे सग येताना आम्ही दहा बारार्यंत जवनून पूर्णव जव रून जडट
अरे! खूप छान झालं. मग आपण आता जो, येणारा प्लॅन ठरवणार. तो पण, आपण- बहुत, असाच करू असं. मला वाटते की, आधि फॅमिलीला कन्वेंट- करून, आपण सगळ्या गोष्टी, एकत्र ठरवू. एक, दोन दिवस तसे ठरवू. आणि हवं तर, पहिल्या- पहिल्या दिवशी आपण वॉटर पार्क करू, आणि नंतर मग, आपण कुठेतरी कोकणात वगैरे फिरू, असं काहीतरी करता येते का बघू.
बद्दल म्हणजे त दोरदूर पला क कला जच आणि काही इथून करर्यंत रा जाच असेल तुम आहे रा नव या पूर्ण पुडवी ह आणि सध्या. आता नवीन तिथ जाता जाता कुठली प्लेस असतात त बघत जायचं आणि तिसऱ्या दिवशी आपण तुम तमारी मस्त वे त्या दिवसशी
हा तिसरा दिवस समुद्र किनारी ठरवू चालेल की.
आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडून होऊन जातात.
हा चालेल तसही. तसही योग्य होईल आणि ते प्लॅन पण आप. आपण जरा लवकरच आता या येत.
द कारण काय जास्त आूनऊस बीनऊन झाणार नाही. आपल्याला जायला पण प्रॉब्लेम आणि आता का रस्त्याची कामगरी. विनाकारण. तिकडून आल्या वर पोरी आजारी तेन
हा त्याच्यावर पण फोकस केला त्याचा विचार केला पाहिजे बरोबर आहे. बरोबर आहे.
अमजला ते वाटलं पाहिजे की बाबा हा आपण या्या गोष्टी कंप्लीट करून घेऊया लगेच आणि येऊया. आता मुलांच्या पण शाळा एकदा.
हा आता आता या उन्हाळ्यामुळे शाळा थोडं पुढं. लेट चालू होणारायत तसं.
या म्हणला कधी.
हो. अहो आता ज्या आता येत्या आठवड्याभरात चालू होणार होत्या त्या अजून दोन आठवड्यानंतर चालू होणार आहित. फार लेट गेलेत शाळा चालू उन्हाच्या तड्या. त्यामुळं या वर्षी थोडं पाऊस पण थोडं कमी आहे म्हणतात ना
त्यामुळ जर आप आपल आपली ट्रीप होईल. जसा पाऊस नॉर्मल जरी पाऊस पडल तरी आपली ट्रीप चांगली होईल असं मला वाटतय आणि मुला शाळा लेट असल्यामुळे तो एक आपल्यासाठी प्लस पॉईंट पण ठरू शकतो.